हॅलो, ह्याला स्पीकर पाहिजे होता ना. आवाज एकदम कमी येतो.
हम
कितीवाजल्यात एवढा व्हायला
आं
बिया किती घावतात तेवढ्या
भाजली किती तीन चार किलो आहेत
खरच वाजलेत ऊन लागते इथ
का उन्हालाय
हम्म
ऊन आलंय
ऊन तर आहेच
सकाळी नव्हता हो दहा वाजेपर्यंत
पाऊस पडता काय बारीक बारीक
नाहीय
खेड ला पडतं होता आमचे फरूसलापण पडत होता इकडं हो किती लिहून झालं
थोडा वेळाा लिहोय बघ आज जास्त का लिहीला नाही मी आज
मेंटल हेल्थचा
नाही
खाईच नाय
काय सांग एकाचा फॉर्मेट लिहिला तो तेवढाच, तो मला काय समजत नव्हता कसा का लिहायचा आहे तो
थोडी थोडी जागा सोडायची फक्त
हम्म
मी लिहीणार होतो केसस्टडी पण काल रात्री सेमिनार घेतला लिहायला. तो पण म
हम्म
पॅरग्राफ, छोटेच पॅरग्राफ होते पण आपण ते कंटेंट वाढवला बुक मध्ये होता ना पानं भरपूर भर होती मग ठेवून दिला, उरलं आता मोबाईल मधूनच लिहितो, दर्शनला काय गंडवायला भेटल.
हे पण समजा रात्री जर सीम लावली.
बॉल टाकलास विराट कोहलीचा, बॅट कुट आहे. बॅट आहे. जा बॅट घेऊन ये खेलु आपण. मी ईकडन लपून आलो. कुठून अशी. ही ही ही डबल टी शर्ट घातला म्हणून कोण आयस, आयस पण ओराडली, गरमी नाही ओ झाल्या. आंब लय खाल्लं वाटत. तेच आंबच आहे बाहेर. दादाच पण नाव लपुन का आलास? आस, दिड-दोन, लपून का आलास पण, लपुन आयो, दोन टी-शर्ट घातलीस म्हणून, सांगयला कारण होत मी होतो म्हणून. नाही. म म दोन दोन काळ घातले, गरमी नाही होत तुला? फाडलीस की काय, खराब केलीस. खराब झालीये. मी ते हे ना उडी टाकली. हो तिकड, तेव्हा तिकडेच होतो मी. तिकड नाही बघितली मी तेव्हा. तिकड होतो मी. तिकड बघत माझ, तेव्हा खाली बसली तिथ तिथ. तुला नाही बघितली.
का?
म जेवलास काय?
नाही.
तर
कधी वर येतो.
खेलता की नाही. शाळेत पण नाही बन खेला वाटत, मारवा
ह् बाजूच कुटुंबात या, हाय तर हाय
काय केल ना तरी हारलेले झाला ना त, तर नाय, म, आम्ही, आम्ही क्रिकेट विकेट खेलुन उभी केल, ते आमच्या रूमची विंडो विंडो राहिली ना, त्याच्या समोर मध्ये ही छुपली वाटतं, बॉलच! उलट्या साईडने खेलायचा. खाली स्टमप करायच इकडे भिंतीकड लगोरी खेळायचो ना. लगोरी पण खेळायचो, अरे हे लपाछपी खेळाताना नळच तोडला मी तिकडे उपटून टाकला. ह ह शांत, चांगल्यावाणी खेळायचं.
भांडण केली?
हम्म.
भांडण केलीत?
भांडण ना, आयला शाळेत जायचो वरती, खेळायला मध्ये त हाच नळ तोड की काय रंग, इथं मळ आहे, इथं खराब घर भिंती रंगव आयला. काय काम करत बसती येड्यासारखं. गप खेल त्याना येत. तो चांगला ग्राउंड आहे मस्त मी तर झेंड्याचा तो खाली दिस असतो ना तोच सोडला हाय वाकडा करून ठेवला पूर्ण ह ह त्यात तो वरती रॉड टाकून ठेवतात ना झेंड्याचा
हा
तो आला तोच वाकडा केली त्याच्या सकट तो सिमेंटचा पण तुटला म्म
हक शेवटी काय करत होतो
नाही खेल खेलणार राहतात बाजूला आणि दुसराच कोण येतो इथे तडमडायला त्याच्यामुलं बाकीच्याचे पण वांधे होतात मग खेलायचे.
हं हं
आ काय ह्याच्या त्याच्यावर नाव घेऊन काय उपयोग नाय खेलाय तर सर्व म सर्वाचच. नाव येत ना हो पूर्ण सगल्याचाच बंद करून टाकले खेल तर ऊन काय लागतो खेडला बापरे! खतरनाक एकदम धुर लांब
हा कितीला भेटल ते खराब नाय होत काय कायनाय नाय भाजी ठेवलीय ना हा जेवला नाय ना भात बाहेर ठेव भात बाहेर काय डाल थोडी गरम डाल थोडी खराब होणार हाय खब नाहीते डा खून यायच पदार् यायच ह
पाऊस पडाय पाहिजे भेंडी लई हिरवी झाली
नाय तुटत एवढा काय ग आय काय होतय पुढची वाट ब झोपल्यात घरवाला घरवाला नाही बखले मी गोली आणलीय नंतर आणतो ते काकास नाही येतात हो नाय दोनशे रुपये दिलेस ना शंभर रुपये नाय दोनशे दिलस येतो घेऊन नंतर ते भरपूर स्वस्त भेटली असती ती मुंबईला जर भेटली असती तर मुंबईवरन आणतात ना काका कांदे आ सांगतल नाय आता इथ ह ह ते जेनेटिक मधना घेतात ना जेनेरिक मेडिकल मला काय माहित नाही मी घेऊन आलो दुसऱ्या मेडिकलला गेलो तिथ महाग भेटते जेनेरिकला यना अर्ध्यापेक्षा कमी असते त्याची किंमत सतावीस रुपयाची गोली किती ऐशी रुपयाला भेटली मला आधी माहित असत तर मी घेतली मला वाटल ह्यातली कंपनीचीच लागते की काय म्हण मी ह्याची सिपला मधली आणली. मी एकदाच आणलेले कंपनी वेगळी आहे ती जेनेरिक मधली असते आत मधी सेम असतो सगला फक्त नाव त्याचा वेगळा असतो त्याची किंमत जास्त असते हम्म त्या तेवढ्या पैशात दोन तीन पाकिट येतात माहीतीय हम्म जा आहे, समोर अभिजीत काढवे बाहेर सर्व
झाला काय
हम्म तन्मयच पहिल नंतर माझं झालं ह
बेकत होत दोघांच पण
हो एकत्रच होत माग होतो त्याचा असं झालं विषय अ
आ
मसन त्याच्यावर ते काय अल्ल विथ गेर आला गाडी मोटरसायकल विथ गेर असं आलेलं त्या पेठेवाल्यां पण बघितलन नाय आणि तन्मयनी पण नाय बघितलन. नंतर साईन बीन सर्व करून झाले. त्याला सांगायला गेला मी बोललो की सांग म्हणून त्यालाच कि अ मी त विदाऊट गिअर ची देणार आहे त्याला सांगायला गेला मी बोललो की सांग मनून तेला की इथं विदाउट गेर ची आणि गीअर लिहिलाय तुम्ही इथ मग तो बोलायला लागला की तू बघितलास नाही का आधी? मी बोलला नाय बघितला. थांब थांब परत करतो.
तर नाय घ्यायची जमत गाडी.
एक मिनटं परत करतो.